हो!
हॅलो हाय!
हा हाय बोल क.
काय म्हणतेस कशी आहेस.
हाय बघ मी मजेत आहे तू.
मी मस्त कधी येतेस.
कुठे जाऊया कधी याला.
शेतात जाऊया होडा खायला.
वडा खायला रया क.. मुडे्यावाडेला..
हो.
हम्म दव्याकी.
आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं.. महाराष्ट्रातला.. पहिली जरी आमची प्रसिद्धी..
हा.
अ इकडे सोलापूरची मुंड्यावडी म्हणून आमचं गाव आहे मंगळवेडा तालुक्यात.. तर तिथली ज्री ना म्हणजे अगदी मोठ.. ती..
मोती सारखे हा.
मोतीसारखे आणि तू जरी काही हुरडा खायला आलीस.. तर तुला हुडा बोड लागणार. जवरी सुद्धा गोड.
हा हुरडा प्रकारले भर्याय की निघ मला तर भयानक आवडती भती. त्यात त्यात अने प्रकार असतात क नाही गुळभेंडी..
हो हो गुळभेंडी इकड असतो अ कोल्हापूर सांगलीला.
हा.
जास्त आमची जी जवारी ना ती जाड काळा.. वईट अशी जॉरी.. आणि भाकरी सुद्धा पांढरी शुभ्र आणि अशी गोडसर असते भाकरी. बाकरी म्हणजेगदी तू अस.. त्याच्यात साखर घातली काय वाटत त्याच्या. खाल्ल्यावर ह् आणि आमच्या साईडला ना..
हम्म.
कर्नाटक आमच्या बाॉंड्रीवरच आहे. मंगळवेढ्याला बाॉंड्रीच आहे विजापूर मंगळवेढा.. आमच्या इकडे ना कडक भाकरी करतात कडक अशा पतळ भाकरी येतात ना कर्नाटकातल्या हा त्या कडक भाकरी फार असतात त्या आठ आठ दहा दहा दिवस राहतात बाकरी
हो हिंदू पण आणतात पापड सारख्या असतात एकदम
ड कत आणि आम्ही तर आमच्या गावात बस वीस नाही शाळा असेल तरच आम्ही जायचो ना लहानपणी मंगळवेढ पर्यंत बसणी जायचं आमच्या वेळा अमावश्या म्हणून असती ना तेव्हा शेतात जेवायला जायचं पूजा करायची वगैरे त्यावेळेस आम्ही जायचं ना शेतात तर म्हणजे होुडा खायला पण आम्ही काय म्हणजे पंढरपुरातले जवळ जवळ निम आमचं एक एकर होुड्यातच जात आमदार बमदार सगळी येतात डाकायला म्हणजे सगळे आम्हाला लहान घेऊन जा म गाात क आम पूर् क गाड्या वगैरे नव्हत आता गाड्या झाल्यात ना ग टू व्हीलर वगैरे असं
हो हो
होती ते घेऊन जायचे सगळे असं त्याच्यावर जायचं मंगळवेर पर्यंत जायचं आणि मंगळवेढ पर्यंत गेले गेणे तिथून असं अ ते तुमच्याकडे वडाप म्हणतात बघ तसे जिबडं असायच आमच्या इथे जिबड म्हणतात त्याला तर आम्ही ते तिथपर्यंत जायचं त्या फाट्यापर्यंत मुंड्यावाडीच्या आणि तिथनं चार किलोमीटर चालत जायच हो चालचयचे मी तर आणि एकदा तर तुला सांगतेय म्हणजे किस्सा आहे असा म्हणजे तुला त द देका पिक्चर आलाता की नाही अ ऍक्चुली त्या आमच्या मैत्रिणी सगळ्या म्हणजे मी कॉलेजला चालले गेले होते बघ असं म्हणजे त्या मैत्र माझ्या माग लागल्या की तुमचा होडा चांगला असतो चला की आपण जाऊया जाऊया म्हणजे मग आम्ही दरवर्षी जायला लागलो म्हणजे होरड्याला बरं कासं आणि सकाळी जायचं आम्ही आणि क्च्युली आम्ही गाडी ठरवून जायच एक मग आम्हाला ए माहि जी मोठी ताई होती ना तिने आम्हाला त्यांच्या गावच ट ते वडा वडापच थोडक्यात त्याला म्हणतात ते तर ते द दे क्क्या जी गाडी होती ना सेम तसली गाडी आम्हाला दिली होती
हम्म हम्म हम्म हम्म
म जाताना काय करायच आता माझ्या फ्रेंड काय कराय एक जण भात घ्यायचे एकण भात पोळी भाजी आणि हुरडा खाताना म्हणजे म्हणजे ते सगळं घेऊन जाताना व आमच्या त्याची वांग्याची भाजी खूप प्रसिद्ध आहे म्हणजे आमच्या आमच्या आमच्या म उंगाळवेडा जिल्ह्यात ना पूर्वी भाज्या नसायच्या कारण ते बिन पाण्याचं गाव आहे पावसावर आम शेती होती स दोनच पाऊस फक्त त्याच्यावरच शेती आमची चालते आमच्या गावाला कसलच पाणी नाही तर तुला काळ्यामातीतलं गाव आहे सगळ्यांनी तुला सांगते कि फक्त वांगी कांदा कांदा पण आला आला नाही आला आला अस ह गावात म्हणजे म काय आणायला जायचं म्हटलं तर मंगळ मंगळवे आणाय आणि गाड्या तर नसायच्या पूर् काय करा म्हणजे एकाच वांग्यात सात जण जेवायचे
कसं काय
ते पातळ करायचे त्याला ढकल वांग म्हनून आमच्या गावात त प्रसिद्ध आहे आमठी ढकल हा तर ते एक जाऊ वांगी घालायची सात जण ते आमटे फेमटे करून खयचे माहिती का ते काळ तिकड आमच्या तिकडे काळ तिकट प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यात जास्त.
हम्म हम्म.
मग ते ते जेव्हा अंग असायचं ना मग ते मी मला असं का म्हणायच त आत्याची ढकल वांगे घेणे आत्या केवढी द्याय चा माहिती आहे का ते एक लिटरची तेलाची केटली असती की नी पुर्वी दुधाला वगैरे वाप रायचे बघ हम्म ती किटली भरून तेढं वांग्याची भाजी घेऊन जायचीच जात पणं आणि त्या गाडीत डू डूकडुकडूक असं ती धरून ठेवायची. गाव हातात ठेवायचं रे कारण ते तेल सगळं यायचं ना खाली म्हणजे असली मजा असायची ना एक दिवस काय झालं हो रे का आमचं आम्ही तिथं गेलो आणि आ चाय काका आहे न माझ्या काका शेतात असतात त्यांनी अय एक्च्युली आपल्याकडे तिथं गेलीच ना तू कधी पण तुला गार पाणी खा प्यायला मिळणार. कारण आम आमचे काका आहेत ना माठ आहे ना माठ तो खाली पुरून ठेवतात.
जमिनीत
हा जमिनीत पुरून ठेवतात मग ते किती थंड पाणी असेल विचार कर.
आणि त्याच्यात दुधाची बाटली दूध आणायचं चुल्हीवर म्हणजे दगडं इकडं लावायचे चूल करायची त्याच्यावर दूध गरम करायचे ते आणि कोणी पण येतं म्हणून तिथं चहा कशावर करतात माहिती का? मडक्यात चहा करतात मडक्यात.
पातलात नाही.
पातीले नाही माडकं
तेच की पातेलात नाहीत करत मडक्यात करतात.
त्या मडक्यात चहा करतात आणि ते दूध आहे ना त्या डेरेक्ट टाकायचा बाटली थंड राहो म्हणून म्हणजे खराब होऊ नी म्हणून आणि आपल्या कलरच्या फ्रीजची गरज नाही हा आणि अ कसं अस तं माहिती का आता गावभगाला कसं चोरा चोरीची जास्त प्रमाण असतं शेताकडं वगैरे असं म्हणजे ते कोप जरी केली तरी ते ठेवलं तरी पळवून नेतात ना लोकं तर माझे काका नाना काका काय करायचे माहितीय का? आपल्या रंगाच्या बादल्या असतात की नाही त्याच्यावर झाकण असतं ब कलरच्या तेवढा खड्डा करायचे.
हम्म.
आणि त्याच्यावर त्या बादली ती पुरायची त्याच्यात.
हम्म.
ते अजूनही तसं करतात बरं का आणि त्याच्यात तांदूळ गहू तांदूळ, शाबुदाना चहा साखर ठेवतात त्याचावर टोपन लावायचा कपाटा सारख थोडक्यात आणि त्या वरनं परत माती सारायची आणि त्याच्यावर एक छोटासा दगड ठेवायचा की ओळखवून यावं आपण हिथं पुरलय म्हणजे लोकं गावं आ लेवलच्या लोकं चोरा चोरींचा प्रमाण जास्त असतं ना त्यांचा तू कायम जरी आता जरी गेली ना तिथं ते साखर चहा त्याच्यानंतर गाळणी ते सगळं तिथं त्याच्यात असतं ठेवलेलं.
तुमचं तिथ घरबीर छान असेल मुंडेवाडीत.
घर आहे पण तिथं कोण राहत नाहीय तिथं ऍक्च्युली काय केलंय माहितीय आता आपल्या जागेत ना लोकांनी शेड बांधलेत आणि तिथं सगळ्यांचे गई गुरं राहतायेत आता आम्ही नाही तर ते तर राहतय हो हो नानाकाकांना विचारून सगळं केलंय त्यांनी म हे काका म्हटलं की कोणच राहत नाही तर ठीक आहे राहू द्या आम्ही नाही तर ते देव राहतय स साक्षात तिथं
होय की
हुं आणि आता आपली आपल्याच इथे आ गणवाडी काढली त्यात आपली जागा दिली निम्मी अंगणवाडीला शाळेला आणि शेत शेतात तर म्हणजे एवढं भारी वाटत ना गेल्यावर म्हणजे अस चार वाजता चहा प्यायचा मस्तपैकी त्या मडक्यातला सगळ्यांनला म्हणजे असं तुला कप बीप देणार नाही ते छोटे कपात बिपात तसले ते आता नवीन आलेत कि नाही त्याच्यात देरच्या हवी त्यानंतर मग ग आपण आलोयत म्हणल्या गावाकडची लोकं येतात जी आपल्याला लहानपणापासन ह हे केल्याले, भेटायला वगैरे अगं आमचे हे गेले ना तर त्यांना ठेचा भाकरी आवड ती म्हणून गरम गरम ठेचा भाकरी घेऊन येते माहतीये का हो ठेचा भाकरी घेऊन येतात आणि चार वाजता हुरडा म्हणजे ज्वारी जी असती ना कवळी ते ऍक्चुली अ आ हे करतात आग करतात ते असं खड्ड्यात हे करतात थोडक्यात ते आपण भट्टी असती ना त्या टाईप मध्ये मग ते जे कण सं असतात ना ते तेच्यात रुतवायची सगळीकडन भा जायची आणि ते आपल्या हातावर चोळून हे करायचं हुरडा काढायचा त्यातला आणि तो जो हुरडा आहे ना त्यातले ते गोंडे वगैरे काढून अस पूर्ण हे करून घ्यायच, पाखडून नाही हातानीच हे करायचं तिथल्या तिथं गरम ह हुं ह मग ते गरम गरम खाल्ला ना एवढा भारी लागतो ना विचारायला नको! त्याच्याबरोबर शेंगण्याची चटणी, गूळ, शेंगदाणे एवढं भारी लागत
अगं मला पण एवढं आवडतय की नाही ते आणि आता ते लांब पडत चाललय नइ कसं आम्ही आ
आपण एक दिवस जाऊया पुढच्या वर्षी विकु मामा तू मी विकुमामा ते जात तातच अ आणि विशाखा आम्ही अस असलं तरच येते नाही तर ती म्हणजे सगळे पोरं पोरं जातात ना ग एक वर्ष आपण जाऊया एक वर्ष म्हे ही सगळी मामा लोक आलीच होती की त्यावेळेस तू नव्हती. हुं खूप छान असत आणि आपला ढाळा जे असतो हरभरा तुम्ही म्हणता ते ते सुद्धा भा जून खाल्ला तर खूप छान लागतो अग सुंदर लागतो इतका
इकडं त्याला सोलाना म्हणत्यात सोलाना
हुं हुं ते मकर संक्रांतीला करतात ना भाजी त्याजी खूप सुंदर लागतो तो आणि एवढं म्हणजे मज्जा येते ना विचारायला नको शेतात आम तुमच्याकडे सगळीकडे तुला ज्वारी आणि हरबराच दिसेल बाकी वेगळं काही दिसणार नाही.
हम्म आम्ही पण लहानपणी क नाही. म्हणजे सारखं सारखं नव्हतं जायला मिळत पण कधीतरी गेलो तर मग बैलगाडीत ना जायच. शेतात.
आम्ही चालत जायच आमच्या शेतात बैलगाडी जातच नव्हती छोटा रस का असल्या.
हा बैलगाडीतन जायचं आणि ते वाटेकरच्या घरी जायच. आणि तिथं जाऊन मग ते वाटेकरी सगळं भाजून वगैरे द्यायचं तिथंच बसून खायचंय. आणि मम्मी जरी आता गेली ना मम्मी जाते ना आता ह्याला दसऱ्याच्या वेळेला हा मग्र गेली. तर कधी आलाय कधी आलाय म्हग सगळ बायका असं गोल करून बसतात आणि संध्याकाळी पाच वाजता. ग कोण भाजी च आणून देते कोण शेतातलं वांगी. आण दे कुठ आण दे आणि त्या पिरयड म कस हा आल्या, आणि त्या पिरयड म कस बोर वगैरे येतात नाही. आपल्या साईडला फ तिकड हा मग ते बोर. आणून देणार कुठ काही देणार अक्षश शेतात म्हणजे पाठी पाटी भरून हे घेऊन जावा तुम्ही जाताना ते घेऊन जाणार म्हटलं तर ते सगळी.
आणि त्यांना पण असं आपल्यासारखं वाटत ना ग आपली लोक आले तसं. गावाकडच्या लोकांना कस आपुलकी भरपूर आहे अग आम्ही तर गेलो. बमणाच्या पोराले आमच्या ख्या गाव आमचं गाव आहे ना मुंडडी धनगर आणि अ वाण्याच गाव आहे पूर्ण त्याच्या